हॅलो! हा बोला की. नाही आता जेवायचं.
हा हा,
तुम्ही जेवला? काय नाही बसले बघा निवां त, टी. व्ही बघत बसले.
व्हय निवांत आहे की.
होय, आता जरा आवर होय आवरलं म्हटलं जरा टी. व्ही दुपारच आसतंय टी. व्ही टाईम. सिरियल जरा आवडीच्या आसत्यात त्या बघत अस
बघत बसायच, संध्याकाळचं कसं वेळ मिळत नाही ना
संध्याकाळी होय जेवण करायचं असतंय म ते बघायला भेटत नाही, त्या दुपारच्याच बघते जास्त करून हम्म. हा तुम्ही नाही बघत टी. व्ही?
होय तेवढं थोडा वेळ जास्त नाही हा नंतर दुपारी कशी येतात ना म त्यांना लगेच लागतंय रिमोट.
हा नाही तेच आहे म आता ते कामावरून आलं की त्यांना द्यावाच लागतंय, आपण काय इतर बघतो सकाळचं थोडंफार, संध्याकाळचं जरा हा हा, तेवढंच जरा टाइम पण फ्री टाइम भेटतोय ना आपल्याला.
हा हा, म्हणजे कुठली मालिका जास्त आवडते वगैरे?
अ कुठल्या ते जी मराठी वगैरेच बघतोय. आणि स्टार प्रवाह जी मराठीवरच्या नवीन आलेत ना आता? ते जुन्या कसं तेच तेच रिपीट करतात ना त्यामुळं ते बघायला नाही वाट बघू नाही वाटत, नुसत यांन मारलं तो कायतरी भांडला, हा छान आहे ती पण.
हा.
हा काय माहित नाही ओ बघितलं नाही मी पण आता आजून.
हा त्या जागी दुसरे आले ना? त्या हा ती बंद झाली वाटत, छान होती ती पण म्हणजे कसं तेंनी शिक्षणासा
नाही होय बरोबर आहे ती का बंद केली कारण त्यांनी केवढ माहान कार्य केलय की आता त्यांनी केल ते आता सगळ्यांसाठी उपयोगी आलय ना महिलांसाठी हा. मग नाहीतर मग का मुलींना थोडीच बाहेर पडायचं स्वातंत्र्य हो
नव्हतंच की, आपल्याला पण म्हणजे मिळालं नसतं जर शिक्षण नसतं तर.
नाहीच कि म त्या होत्या म्हणून तर आपण आता शिकलो नाही त आम्ही पण आता मग काय घरी धुनी भांडी बाहेर जाणं काय हे नाहीचं
नाही
नाही त पहिल्या महिलांना कस पहिल्या काळात चूल आणि मूल फक्त असायचं. कूठल्या म्हणजे व्यवहारात वगैरे त्यांना सामील करून घेतल जायच नाही अस कुठले महत्वाचे नि निर्णय असतील त्यांना घ्यायचा नाही असं पण असायचं.
हो ते भरपूर होत त्यामुळे म्हणजे ती छान होती मालिक लहान मुलं पण आवडीनं बघायची त्यांना समजायचं काय काय म्हणजे कसं काय केलं. तेे
तेच की त्यांच सगळं जीवनचरित. त्यात असेल ना म्हणजे लहानपणापासून ते त्यांनी शाळा चालू केली येथ मुलींसाठी पहिली शाळा त्यांनीच चालू केली.
कुणाला म्हणजे अ त्याच्या मोठी लोक होते त्यांना म्हणजे घाबरत नव्हत्या त्या म्हणजे सतीची चाल असू दे.
जे योग्य आहेत त्या बाजूनेच ते असायचे ना. किती म्हणजे त्यावेेळेस हा होय. हा होय ते कस नवरा वगैरे नवरा वारला की. अ म्हणत्या म्हणजे तिच्या पत्नीने पण त्यासोबत ते हे करायचं हम्म.
ते पण त्यांनी बंद केल.
नाही ते बरोबर आहे मग त कोण आता नवरा वारला म्हणजे त्या स्त्री न काही जगायचं नाही.
जगायचं नाही हो.
तिनं त्याच्यासोबत आपलं आयुष्य हे करायचं,
होय.
त्या आगीतच झोकुन द्यायला पाहिजे मग तिचं राहिलेल्या आयुष्यात
वगैरे केला.
म्हणजे तिची इच्छा नसताना तिने आपलं मरण पत्करायच असं व्हायचं. हा हा.
छान होती ती मालिका म्हणजे कशाप्रकारे विरोध वगैरे केला
टायमिंग ऍडजस्टमेंट वगैरे करून परत लावणार असतील ते असं काही नाही म्हणजे बंद होणार नाही.
तर मग दुपाची तरी चालू केले का काय माहित नाही पण साडेसातला होती बंद केली त
ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले होते म्हणून तर आता महिला वगैरे शिक ल्या नाहीतर मग काय आणि म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांच च उद्धार झाला ग त्यामुळ.
मुली शिकल्याच नसत्या फक्त मुलच वगैरे शिकले असते.
आणि म्हणजे बऱ्यापैकी ते आपल्या, त्या समाजाला पण काही बाहेर मान्यता नव्हतीच ना महात्मा फुलेशी शिकले म्हणून त्यांच्या म्हणजे समाज पुढं गेला शिक्षणामुळ. असं हे होतंय.
त्यांना पण भरपूर म्हणजे विरोध वगैरे केले.
हा आपली मतं मांडायचा आपल्याला अधिकार भेटतोय ना शिक्षणामुळे आपल्याला कळतय बाहेर काय चाललंय काय कोणते नियम वगैरे आहेत सरकारी काम काय कशी कर
हो ए आय आल्यामुळ त्यामुळ आता मुलांना पण भरपूर शिकावं लागतय.
हा भरपूर म्हणजे वाढलंयच आता ते हे
हो आता नवीन अभ्यासक्रम आलाय आपल्या वेळेला तर होत तसं नाही आता.
हा हा, नाही कसं जनरेशन वाढेल, तसं म्हणजे हे जग बदलेल तस त आपणही बदलायला पाहिजे ना,
होय. सारखं अपडेट राहायला पाहिजे ना,
हा हा हा, मुलांना त्या पद्धतीने आतापासूनच तयार करायला पाहिजे.
होय.
पहिल्या काळी एवढं कुठं काय होतं? पण पहिल्या काळचं शिक्षण भरपूर होतं बऱ्यापैकी.
हो आपल्या वेळ आता काय नव्हतं. आता भरपूर म्हणजे हे झाले. आपल्याला एवढा विषय नव्हता, तेवढ्या आता मुलांना आहेत. व्यवसाय वगैरे संगणकची माहिती आपल्याला काहीच नव्हतं. आपल्याला आठवी नवीला गेल्यावर संगणकची माहिती वगैरे मिळाली ना,
हा तेच की, पहिला आधी एवढा वापर नव्हताच ना, सगळ्याचा
कुठं क्वचितच म्हणजे बघायला मिळायचा. कॉलेजमध्ये किंवा शाळेत रे एकच असायचा. त्यानंतर मग हळूहळू म्हणजे बदल झाला.
हा हा हा, नाही आता कसं? फास्ट जग फास्ट चाललंय, म्हटलं त्या पद्धतीने आपण जालाच पाहिजे.
स्पर्धा पण बाहेर खूप वाढल्या ना, आता.
होय. स्पर्धा वाढेल तसं पण त्या स्पर्धेला टिकण्यासाठी आपण पण तेवढ्या मजबूत पाहिजे ना, सगळं
लहान मुलानी पण प्रयत्न करायला पाहिजे. काप्रं आता आपल्याला ध्येय ठरवायला पाहिजे. की आपण पुुढवून काय बनायचंय‌.
हा, हे पण कसत होय. मुलांना आतापासून जर तुम्ही जर ते हे केलं ना, म्हणजे हेच कर, तेच कर, मग ती मुलं पण चिडचिड कर ना त्या अभ्यासाच्या याच्यातन बाहेर पडतात असं पण होतं.
होय.
हा म्हणजे त्याला जास्त प्रेशराईज पण करून चालणार नाही ना, की एवढं शिका हेच करा. हा, आत्ताच कसं नाहीये. हम्, आत्ताची मुलं क जरा आई वडिलांनी काय बोललं की, लगेच रुसूून बसायचं. बोलायचं नाही, असा पण प्रकार हो तात ना, हम्म, भरपूर प्रकार वाढलेत तसे
दहावी बारावीला कमी मार्क पडली. घरची काहीतरी वेळ ते त लगे सुसाईड वगैरे करतात ना, दहावी मोठी मुलं
म्हणजे सहन शक्ती कुणाच्यात नाहीये. असं झालं आत्ताच्या जगात. म्हणजे ज सहन होत नाही. कुठली परिस्थिती असली त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचं. ते असं नाही होत. परिस्थिती म्हणजे आता हे पाहिजे तर मला हे पाहिजेच. म्हणजे नंतर घेतलं तर ते नाही होणार असं.
ताज्या पण आत्ता पाहिजेत तशी दुसऱ्याचं बघितलं की, आपल्याला पण ते पाहिजे. मुलाचं पण तसंच आहे.
छान व्हायला पाहिजे. असं सगळ्यांच मत आहे. पण तसं थोडेच होणार आहे. हा,
मग ते आपण आधीच लाडावून ठेवतोय. ते प्रत्येक म ते मुलांना कसं माहिती होते. हा, आपण जरा रडलो वगैरे कि, मग आ देतात घरची. असं पण होतय. त्यामुळ म मुल
मुलींचे विचार कशा कराला जाशाल आणि अधिक वाढत जात. एक पूर्ण झालं की दुस
होय, आज हे आणा, उद्या ते आणा. ते चालूच असतय मुलांच. शाळेत नवीन काहीतरी बघित ल मुलांच की, ह्यानी असं आणलंय त्यानी तसं आणलंय.
हाअं.
चालू असत
नाही मुलांना इच्छा त्या काही कधी संपणारच नाहीयेत. त्यामूळ ते पूर्ण करत गेल्या की त्या वाढतच जाणार आहेत. आण तस सगळ्यांचच हे आहे. हा.
च आहे.
प्रत्येक लहान-मोठ्यां प पर्यंत त सगळ्या लहनांपासून मोठ्या पर्यंत ते
अपेक्षा काय म्हणजे संपत नाही माणसांच्या. होय, हे आता आपल्याला पाहिजे ते घेतातच ते. बाकी काय विचार करत नाही कशाचाच.
हा हं. पण कस आता हे पण होतय ना एक. म्हणजे हा बोला.
हॅलो,
हॅलो, हा बोला की. हं.
हॅलो,
नही काय म्हणत होता काय?
नाही नाही. बोला की, हॅलो.
हा बोलात, ऐकू येतकी आवाज.
हा बोला.
हा हा. नाही आवर, जेवला मग? हा हा. हा बोलत राहा बोलत राहा. हा बोलत
हां. पूर्वीच्या काळी कसं म्हणजे एवढं काय नव्हतं. म्हणजे सुविधा पण वई एवढ्या पण नव्हत्या त्याच्यामुळे माणस त्यांच्या गरजा पण तेवढ्याच होत्या, वाढल्या नव्हत्या ना. आता तसं नाहीेये.
नाही आता सुविधा वाढल्यात आणि त्याच्या पाठोपाठ म्हणजे सगळ्यांच्या इच्छा वाढत चाल्यात.
इच्छा वाढल्याय, महागाई वाढली. भरपूर काय काय म्हणजे अस बदल झालात आता.
होय. नाही जग कस फास्ट चालेल तस ते सगळ्यांच सगळेच त्या पाठून फास्ट चाला लागलेत. म्हणजे आता कोणाची परिस्थिती नाहीये, तरी पण मला ते मिळायलाच पाहिजे. दुसऱ्याची दुसऱ्याच बघून मला ते पाहिजेच. असं पण व्हायला लागले.
पाहिजेते. हं.
त्याच काही होत नाही. तर त्या दुसऱ्याला भेटलं म्हणजे आल्याला भेटेल असं थोडीच आहे? आपण पण तेवढं कष्ट ट वगैरे करायला पाहिजे. तेवढं थांबायला पाहिजे. त्या गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे. लगेच म्हंटलं तर पट्कन होणार नाही ना सगळ्या गोष्टी, हा प्रत्येक गोष्टच पटकन भेटेल असं पण नाही.
नाही होय
साठी तेवढा वेळ पण जाय - जायला पाहिजे ना.
हा. तेच.
हॅलो.
हॅलो,
हॅलो
हॅलो,
हॅलो.